हा येतोय आवाज.
हा नमस्कार दादा. काय चाललय, झाल जेवण वगैरे जेवण वगैरे झाल हो का. काय चाललय, सध्या तुमच हो झाल झाल. सध्या काय चाललय.
काय नाही मी असंच, बसलेलो तर तितक्या तुमचा कॉल आला.
हो का तुमचं शिक्षण किती झालय?
माझं एल एल बी कम्पलेट झालय आणि मी सध्या एम पी एस सी सस स सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतो.
अरे वा खूप छान, अभ्यासाची तयारी कशी चाली ये?
अभ्यासाची तयारी खूप चांगली चालली आहे.
मी हा कौशल्य विकासची क्लासेस घेते. शिवन आणि
हॅलो तुमचा आवाज येत नाहीये.
काम थोडफार करते.
बर तुमचं शिक्षण किती झालं
बी ए झाले म
बर चांगलय आणि, आणि अ तुमच्या घरामध्ये. किती जण असतात कोण कोण येत.
घरात मिस्टर मुलगा आणि मी आणि तिघे असतो. पुतणे शेजारीच राहतो. त्याची मुलं येतात खेळायला
बुवा
मिस्टर सध्या रिटायर झाल्यात कोर्टातून
हो का
हा. ते असता घरात असतात थोडफार घ काही बाहेरची काम वगैरे करतात. त्यामुळे म मी पण आता काय कामं क्लास वगैरे नाही घेत.
का तुम्ही क्लास का नाय घेत तुम्ही घ्यायला पाहिजे उलट क्लासेस
हो बरोबर ये पण त्यात मिस्टर रिटायर झालेत एवढ्या वर्ष त्यांनी प्रवास वगैरे केला म आता थोडं त्याच्याशी वेळ घालवायचा गप्पा मारायच्या वगैरे त्यांना वेळच्या वेळी जेवन द्यायचं.
अ क्लासेस घरी घेऊ शकता की जेणेकरून तुम्हाला दोन्ही गोष् ष्टी एकत्र साधता येतील.
हो बरोबर आहे पण ते पण घरात असतात ना त्यांनाही निवांत बसणं आराम करणं. हेही गरजेचं आहे ना घरात.
मग तुम्ही टेरेस वरती घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे घरी टेरेस असेल तर तुम्ही टेरेस वर ती घेऊ शकता.
बघू प्रयत्न चालू आहे माझे बर बर म तुमचा आता घरूनच अभ्यास चालू आहे की काय?
हो मी सध्या घरूनच अभ्यास करतो.
मग कस अभ्यासाचा काय पद्धत काय आहे तुमच्या अभ्यासा करण्याची अभ्यासाची
अभ्यासाची पद्धत ही आहे की सगळ्या सिलेबस पहिले कंप्लिट करायचा. सगळा पाचवी ते सहावी अस बारावीचा सगळा इतिहास भुगोल आणि बाकी विषय सगळे डोळ्या खालून घालवायचे आणि त्यांचीच प्रॅक्टिस करत राहायची आणि शिवाय ऑनलाईन क्लासेसचं मार्गदर्शन घेऊन एक्झाम क्लिअर करायची.
वा वा छान छान. मग तुम्ही क्लासेस म्हणजे लावलेत ऑनलाईन
नाही क्लासेस लावायचेत ऑनलाईन मला
हो का बर बर ठीक ये. आत्ताची हे आत्ताच शिक्षण पद्धती आहे. ती तुम्हाला कशी वाटते हे आता इतिहास वगैरे हा पुढच्या आयुष्यात उपयोगी पडेल असं वाटतं का तुम्हाला?
कसंय की आपल्याला आपला इतिहास माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे.
अ की अ म्हणजे आपल्याला आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर मग आपल्याला आपला इतिहास आपल्यालाच नाही आप अ आपली जी पुढची पिढी असणार आहे त्यांनासुद्धा आपला इतिहास माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यासाठी इतिहास विषय महत्त्वाचा आहे.
बरोबर. बरोबर बरोबर पण आत्ताची मुलं मोबाईलवरच सगळं चाट जी पी टी हे पुस्तकं वाचन करतच नाहीत चाट जी पी टी वरण उत्तरं शोधतात. आणि तेवढाच अभ्यास करतात नेमकाच तर हे कसं वाटतं तुम्हाला योग्य वाटतं का
मला ते काही प्रमाणात योग्य वाटत कारण की जीपी टी क्च्युअल म खूप चांगलं प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली जाते आणि शिवाय अ म्हणज जे थोडा आणि म्हणजे थोडा अभ्यास केलेला चांगला आहे क कारण की अ कारण की आपण एक आपण एक माणूस आ ना की मशी तर मग अभ्यास लस आपलं बाकीचं लाईफसुद्धा विद्यार्थ्यांनी जगलं पाहिजे तरच त्याला अर्थ आहे फक्त आणि फक्त अभ्यास करून अभ्यास किडा न राहताात बाकीच्या गोष्टी तुमचंसुद्धा तुला नॉलेज असं पाहिजे तर मग त्यासाठी पण त्यानी वेळ काढला पाहिजे तर मग तसं करत असेल तर खूप चांगलं आहे
हा हा बरोबर तुमचं म्हंद ठीक वाटतंय तरी वाचन वगैरेची सवय पाहिजे ना मुलांना
हो शंभर टक्के वाचनाची सवय असली पाहिजे पण ते प्रत्येकावरती डिपेंड करत की त्याला पुस्तकातून वाचायचंय की ऑनलाईन पण हल्ली अ अ आर्टिकल्स वगैरे अव्हेलेबल असतात त मग तेही वाचलं तरी काही हरकत नाही
खेळात वगैरे रुची आहे का तुला
हो खेळामध्ये रुची आहे आणि लहानपणी वगैरे बऱ्याचशा खेळांमध्ये भाग घेतलेला आहे मी कबड्डी खो खो क्रिकेट वगैरे पण हा
छंद कोणता आहे
छंद माझा चित्रकला हा छंद आहे माझा
टोक
चित्रकला आ शिवाय अजून पुस्तकं वाचणं आणि फिरण अ ट्रॅव्हलिंग हा सुद्धा एक छंद आहे माझा
होका कुठे कुठे प्रवास केला आत्तापर्यंत प्रवास कुठे कुठे केला मग
बिप अ बारा ज्योतिर्लिंगांपैकी अकरा ज्योतिर्लिंग कम्प्लीट केलेत
अरे वा या वयात तुम्ही केलं म्हणजे विशेष आहे तुमचं कौ थुका कसं काय तुम्हाला वाटलं हे आता करायचं
आम अ आमी बरोबर आहे नाय कस हे नाय कसं की ना अ खरं सांगायचं तर आमच्या घरामध्ये खूप म्हणजे अ खूप जास्त असं धार्मिक वातावरण आहे त्यामुळे हाआ त्यामुळे मग आम्हाला कमी वयामध्येच अ धर्माची आणि या का ह म्हणजे अशा धार्मिक कामांची आवड झाली त्यातूनच आम्हाला वाटलं की इ अं आपण लवकरात लवकर ज्योतिर्लिंग पूर्ण करनार
म आता बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करणार
हो खारणार
म आता कुठलं राहिलय शेवटच
माझं आता केदारनाथ राहिलंय
म तुम्ही अकरा ज्योतिर्लिंग केलेत त्यांची नावं माहिती आहेत का
हो माहितीेत न
सांगा बरं
पहिले केलं भीमा शंकर त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर त्यानंतर नंतर केलं घृष्णेश्वर त्यानंतर केलं सोमनाथ त्यानंतर नागेश्वर केलं त्याच्यानंतर मल्लिकार्जुन केलं त्यानंतर रामेश्वरमं केलं त्यानंतर वैजनाथ केलं
आवास तुमचा थोडा कमी होतोय
त्यानंतर महाग अ अ उद्यानचे महाकाल केलं त्यानंतर अ ओंकारेश्वर केलं झाले अकरा
नई माझ्या मते सात झाले
नाही अकरा सांगितले मग
अकरा सांगितले वाह प्रौड ऑफ यु छान छान नाव पण लक्षात आहे तुमच्या म आता पुढे अकरा बारा ज्योतिर्लिंगानंतर पुढचं काय तुमचं ह प्रवासाचं
पुढचं अजून ठरवलं नाये
गड किल्ले फिरायला आवडतात की नाही घड आवडतात शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आवड आहे का
हो आहे ना मी अ मी सध्या तर त्यांचा इतिहास वाचलाय आणि या पुढेही वाचयलावडेल
बर स शिवाजी महाराजांचा इतिहास तोही चालू आहे अभ्यास
नाही सध्या मला संभाजी महाराजांचा इतिहासाबद्दल जास्त काही अभ्यासाला नाही आहे सध्याचा फक्त तर शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा इतिहास ह्याच्यावरतीच आहे तर मग त्या पुस्तकांमध्ये संभाजी महाराजां जास्त उल्लेख नाही आहे पण एक दोन ओळी किंवा एक पॅरग्राफ शिवाय जास्त महत्त्व नाही हो
बर बर आणि आता आता मग इतिहासानंतर को हा बोला बोला
हा तरी पण मला इतिहास माहिती आहे संभाजी महाराजांचा
वा अच्छाचछा नाही अ इतिहासानंतर कोणता विषय घेणार होता अभ्यासाला
इतिहासानंतर माझा साईड बाय साईड भोगून पण चाललू आहे तो आहे पस माझं इंग्लिश आणि मराठी सुद्धा कंप्लीट झालंय मला फक्त त्याची एकदा रिव्हिजन मारा
म्हणजे इंग्लिश आणि मराठी म्हणजे
इंग्लिश आणि मराठी
अभ्यास
अभ्यास
हो खा अरे वा म्ह झालंय बहुतेक फक्त इतिहास भूगोलच करायचं होतं जास्त
हा आणि गणित आणि हे बाकीचे जे लॉजिकल क्वेशचन त ते करायचं
बर बर म लॉचं कसं काय
लॉच काय
आता अभ्यास एमपीएससीचा करताय लॉ केलं त्याचं काय.
ल मी एक. ॲज अ डिग्री म्हणून केलं धन्यवाद आपला सुद्धा धन्यवाद आप जसे बधून खूप छान वाटल धन्यवाद.